बोल ना.
काय चालिए?
काय नाही, झोप झोपलो होतो.
हा का?
तुमचं काय चालू आहे? जेवण झाले का?
हा हो, जेवणं झाले आत्ताच. हम्म, ते फोन पाहाना चालीये ह पावसाचं आली.
कोण पूरल पण.
दीदी.
आणि अभ्यास झाला का.
हा झाला अभ्यास?
अभ्यास सारा कम्प्लीट राहत अशीन?
अभ्यास तर लई पूर्ण आहे.
हा
अभ्यासाचं काय वांद नाही. ते ते सकाळी आठ वाजे लोकं कर न होत नाही पण मग फोन डबल थोडी भेटेल?
हम तेच आहे चिन्हं, कोण कसं आहे फोनवरुन भेटन का पाहायला?
अभ्यासात लईच मागं आली म्हणतेती?
त्याच्यामुळं तर आता आठ दिवस देईले, आता काय करीन तर करू.
हा. अभ्यासातले मागयले आमची पोरगी म्हणत होती ती.
हम हा
हम्
ही अभ्या, अभ्यासात तर लई कच्ची झाली, अभ्यासात तर काय जमाना ने आता,
त्याचे नुसतं मंदवानी जगेवणी.
हम्म.
एक डोकच काम नाही केरी ना नेमकं करा टाइम नाही काय?
आता ते प ओवरलोड झालं ते आता जा
ह र अभ्यास ओव्हरलोड झाला का डोकं ओव्हरलोड का झालं ते समजान
अता वा अभ्यासा न डोक लोड आहे ना, ते सार आता वावरात काढा लागतो.
बरं होईल ना, बरं आहे ना तुम्हाला काही काहीच काम नाही राहणार हा.
मग बाई लावाचं म्हणजे त्यांनासनी ठेवायचं.
मग एवढे माणसं कामाचे असल्या तुमच्या आली पांच, चार पोर असतेल ना तुमच्या घरात?
अंग चार, पाच
तेवढे जर कामात झाले, तर माणसाची गरज नाही तुम्हाला.
अहं अहं मग काय माणसाची गरजच नही.
माणसं लावायची गरज नाही ना.
मग आता कोण? हो लहान लहान पोर सांभाळती आम्हाला मग मग काय जातंय मोठ्याला आराम करायला.
बरं हाय ना काम आवरून जातय ना पटा पटा. नाय लागत तरी.
मग एकत पाऊस पाणी चालूय त्याच्यात गवत तर जास्त झाली वाववरात. ती निंदाच होती किती क करतान होन जायला आता.
कोणाला लावायचं मग?
मग अभ्यास करीत नाही कही नाही मग त्याच्यापेक्षा बर आहे ते.
आमची लानी पोरगी लय हुशार आहे बुवा, आमची लानी पोरगी लई अभ्यास करते.
ह मग का आ तर नावच कमी तुमची ना लहणी पोरगी तू असं बैती माहित नाही कधी
समयती मला मला गाणं म्हणून झाली सकाळीच.
हा का.
हा मला म न् एर नको बाळा मी पाण्याला जाती ती शाळा चालली ती मला सांगून गेली तू रोड नको म पाण्याला चालली मी पाणी युनिक तुला.
हा ख बर आहे मग पाणी घेऊन येतोयच मग प्यायचं पाणी तर
हम्म. नाही ते शाळातलं मग अर्धा अर्धा बशी गेले तीन डाक्यात घेऊन घरी
हा का. नाही नाही त्यावरढ तरी बरं आहे निदान येते काही घेऊन.
काय काय माहितीय आता नाही तर पाह असून फोन पणी एखाद्या वापरत बसू
हा.
अभ्यास बिभ्यास कम्प्लीट होईल, मला दाखली होती पहिल्यांदा जिरू जिरू काढली तित.
हा का.
हा ह पायम्या कस काढली ह पायम्या कसं काढलं मा पा येत
हा हो का. हम्म. चालू राहत काही काही
यांचे तरी डोक्याने काम करीत पण ते लहानच लय डोकं काम करत.
काय पायस कामसतई
हम्म.
हम्म. भैया अ ते झोपल्यात काय?
हा झोपले ते फोन नाही भेटत ना पाहाला फोन लागतो पाहाला.
हा नाही फोनचाले जास्त लाडू उरल जान ला. आमचं मी फोन शिवायला की जमतच नाही.
पण काय जर शिक. पाहिलं जातो पोण नाही आवडं पाहिलं जात पण मग आता थोडा फारक होईना लागत नाही आता काही भेट. कलं नाही.
पप्पाचा वेटलाने म वेटल्याने झुकलं. हम्म
बरं आहे ह बसले लवकर झाला. ज सार्याच.
हा नाही आ बस रोजच होतो लवकर म. बसच तन इतड. म्हड असंच. लाल तो नाही म्हणून थोडंफार डोक ला आला. हा बस होतो आ बसच नाही.
हम् आज आमचा विलेय लवकर व्हाल.
त्याचना आणि बोरीच बिलकुल त्यां नाही अभ्यासाचं आम्हाला. त्या दोन आमच्या टाकतूनत. दोन पोराच म्हणला ना बिलकुल ताण नाही. त्यांना चांगलं त्यांला दोन येईल चांगलं म्हनानेलग. तांलंण येईल चांगलं म्हणलं काय मिटून जातो मग त्यांचं लईच. चांगलं चेल नाही असं म्हणलं का तिथच बरबती.
ना.
सात जायचं दोघाचं पी सातला म्हणजे सातला नाही तर साडे सहा लाच निघा त्या काय काॉन्टिब्यटर जोडली तर.
सातला नाही नाही पाच ला पेला मी भरून दिले निघतील ते.
तो नि सारखेची.
मग पाच ला डबे ब. पाच लाजख रुपये भरून द्या ज तुम्ही फक्त आता.
त्यांच्या भाजी पोळ्या नाही तर भाजी पोळ्या तो आपल्यात जर झाल्या ना लग भर. निसतं हा इड दुसरे माणस झालं की टोपी घालून की त बाहेर ल घरायच्या.
हम.
आवाजातन ते तपास नाही.
त्या ल काय शा शा जायला पूर् इतके रंजस करते आपल्या घरी. बर असन मग तरी बी आपण म्हणतो लवकर नाही घातते शाळेत.
मग लवकर ते ट का रोडवर माणसं मजा रातात का त्यांना गा्या किती जात्या काय जात. यांग काय. एकग जणाची ती पाहुणे आठ ला गाडी एकग जणची साडेआठ ला. ज्याथ पाहुणे आठले तिथ सव्वासात सातला जोन बसा त्या पाहुणे आठवाले. साडेसात लाच जऊम बस त्या्या.
अम काही का अस नाही पण मग द्यायला हऊश शाळाची.
हा अजुून आता जादा आहेखी ना अभ्यासाचा लोड आल्यावर काय करतना काही नाही.
घरी तन खुठ.
आता दिवसंदिवस अभ्यासाचा लोड जास्त येईन ना कमी नि व्हायचं ना.
अ हा.
मार डॉक येत इवला होता ना.
म् मला करते ना करीती ना काही. तरी ग त्यांना एवढी अवशेष ह आजी ते काय करणार नाही काय.
काय माहिती, काय मग कायम कारत्या आन काय नाही. जावा का रसत्यावर जीवावर येणार त्यांच.
हा तर एवढं डोकं लावणं बंदच करायला आता लय. काय करायचं ते फक्त करा तुमच्या हिशोबाने मग सांगू आता तुम्हाला पेपरच्या टायम असं सांगेल आता आम्ही तर.
ह
मग पेपर झालेय, मग तुम्ही मला खुरप आणते मग शाळा बंद.
मग तर लय आदळ पटवत होत आसल भाऊ.
हम् म काय चालूच राहता.
मगता घे ना हातपाय उतपाय आदळणंग उदळण.
मग आता आदळी नकाचई ना मग काय फायदा आहे शाळाच करजच नाही निट.
दुसरं तरी काय काम राहतं मग शाळेचा अभ्यास, जीवार मानल्यावर काही शाळेतून आल्यावर काय काम राहतं काही साहेपा काही करून ठे त्या.
हो म ते निस ह अभ्यासाच जमाणे तर मग काय कर कामाची ती शाळा.
पहिले लोक पहिले प पुरीला शाळेतून ल कसर प गढ पाणीलोणी भरून. आणि चिमणीवर अभ्यास करावा लागतता अशाला ल इणी बी नवत्या आणि फोन बी नव्हती तव्हा.
होम. मग आता एवढ सार सुविधा असून जमा नाही मग काय आता दिसत एवढं पायाच एवढं वेळेस लगेच खुरप बाकी काय आलता आण घेत बसच.
सारा खालडस.
भयाख पण मंगते येेत. एवढंला भेटरच तरी नाही ना.
यांना पेन्सिल लागली तर पेनसिल ये खोटं रब्बल लागलं तर खोटं रब्बल हे काय लागलं ते हे.
ह नाही करीना तर मग काय करा आता.
ला घसत ना त त उभ आहे पण लयची आड्यानी करू राहिली.
मी एवढं याच्यात तर पाहाचं नाही तर वगर.
पुस्तके बी दरवर्षी आताच पोराला नवीन हाय. दोन चार वर्षाची पुस्तके घेऊन यायची फक्त नवी त्याची पुस्तकं हा नवी चाललो
नवे नाही त्याच्यात मधली पानं नसली तरी चालत होत बा आ त्या ल की वरल पोष्टट तर एवढच चालत नाही.
आता जर शात काही सांगितलं तर ते आता कितकले कागद फाडील्या जात्या. मी आता असं ऐकलं पोर नसत कागदच करू राहील तुमच्या घराय मधी. नीस्त कागदच चाल कागदाच काय चालू आहे असं जास्त वाय जास्त पैसे येले. काय ना तुच्याकडे वयाची नी ते.
मग पैसे म्हणजे आदच झाली मालनी घनी काही नाही
कागद कुगद लयच कागदच लय नीगू राहीले तुमच्यात. पोरा चारी चारी लय अगोचर झाले इथे.
हा
ते आमची पोर सांगत हो ते का ल कागदा कर
तेन नवीन कागदच म्हणलं की आता काही चिंकागंन वई राहातातच एक कापाला.
आमची लाणी भुगी सांगत होती ते त्यांच्या घरी गेलते न मी लयीच पागल वांणि करत्या म्हणे ते पोरं दोन्ही तिन बी कागूच करत्या आणि म्हनल त्या मी म्हनलं ते करीत्यात ते पागल झाले तू नको होउ म्हणलं त्यांच्या बरोबर
हूं!
बरी आहे मी नाही करीत म्हणे तेच करताय म्हणे कागद कुगद त्यांच्यात चालू राहते ना. ते ऐकत ऐकतच नाही म्हणे घरी कोण नही राहत ना
हाओ का
तीचे अन ते
लई ज भारी सांगते हो तुमची पोरगी
आमची पोरगी सार सांगत ती येेते ना तेि चक्राला तुमच्या घरी. येती ती पोरायचे आण येती तिकडं.
पोरान न पोरच लागत्या खेळायला
हूं! नव्ह चरी ती ती ला आली का तिला ईचाराचं काय, काय, काय कर ते तू काय नही काम करती कसं दप्तर ठेवीती सारं सांगिन पाह ती तुम्हाला.
हा का?
तुमच्या मोठाल्या पोरीला सांगा चांगलं शिकाचं पावान एवशी पोरगी कशी अक्कल देती घरबी लई साफ झाडीती ती स्वच्छ लई एकदम
मी हाव!
हं असं आपुण बाकीचे तरी मोठल्याला ला आवज दीला त ऐकत नाही पण हिला जरी एक आवाज झालं ना लगे काम ऐकून सारायचं उजून शाळात बी जई ते फक्त आमचे बुटच बदली झाले तेच बदलून नई देइना तुम्ही आम्हाला. तेवढे बुटाचाच प्रॉब्लेम व्हयेल आम्हाला नही
जाऊन दे ते बुटा आता आम्हाला सापड नही आता नवीनच घेऊन घ्या
घेवाच लागत्या आम्हाला आता आम्ही तशी बुटं खोलताबाद मधी सापडून आणली ती.
डसू राहिले, डसत असंन ते बुट ते की दया टाकून सनी आ आता आमचे काही सोडीत नही ती न तुम्ही घेऊन घ्या आता तुमची तुमची नवी
ह गॅस लाग नात नाही कुठे पाहिलांदी एक कुत्र घेऊन गेल मं तो म्हणतो, म्हणतो लेकराला लागत्या, लागत्या उठुन तसेच बुट आणले. आता घेऊन घेतली
बाजरतु न घेवून या तुमी आता.
बाजारात नाही भेटत ते तैसे, ते दुकानावरच जाणे.
ती दुकान येतीन गावा मदी.
त्या दुकानात नही राहत, दुकानात नही ते त्या दुकानातून नव्हते आणल ते ते गावातली दुकान ते तिनी ती मोठी दुकान मो
चांगलं मोठ मोठ्या याच्यात जावं लागलं की चांगल्या नाही संभाजी नगरला जात्या का?
नाही, नाही आमचं आमचं खुलं आमचं खुलताबाद गंज सुप्रसिद्ध हे. तीडून ते दिसल्या बरोब दिसल्यावर बर घेतली ते म्हनले ही बूट दिसल्या वर घेतला होता.
संभाजीनगर हुना आता संभाीनगरला दिसले ते ना दुसर्यातलं की मंग तेच घ्यायची होती त मग आता तेच घेऊन या.
हा आमच मनावर धंदा हे, आम्हाला जे लागल तेच घ्यायचं.
हा बरं आहे ना मनाजोग च.
ह पण मग टीकच